हाआ जेवलासा काय?
होय जवलो की तुमी
हा जेवलो बगा कशा हाआत
हाय मस्त हाय
हा हा आमी पण मस्त हाय बघा
हा हा काय करलाय?
काय नई बघा हाय बसलोय आता सगळं आवरलं मुलगा पण झोपलाय म्हणताना बसलोय बगा आता वट पौर्णिमा जवळ आली की तयार झाली काय नइ
नइ अजून
होय हा हा
अ तुमची
आमची पण चालू हाय बगा तयारी साडी कुठली नेसाची कुठल्या रंगाची ने
हा ह्याच हेच महिनाभर आधी आपण हेच प्लॅनिंग करत असोय ह्
हो होय महाराष्ट्रयन लुक करायचाच विचार डोक्यात चालू हाय हम्् हम छान वाटतय नऊवार साडी नेसायची कासुटा गजरा घालायचा आंबाडा घालायचा ह
होय कासुट्यावर आंबाडाच छान वाटतयं
वय मग वर तुमी जाताय कनी
होय जातो की आमी पण इथे जवळचं हाय आमच्या घराजवळ जातो आमप
हा हा आणि उपवासतेन मग उपवास
हॅलो
आमच्याकडे पण असतय आमी पण पुजायला तेन जातो नइ आमच्या इथे जरास थोडस लांब हाय
ह ह
सगळी गल्लीतली मिळून एकत्र जातो सगळीजण
हम्म थोडास एक दिवसाचाच कार्यक्रम असतो तर छान असत तिथे दोन तीन तासासाठीच
आणि त्याची कथा पण छान आहे ना ते करण्याच्या पाठीमागची ती सावित्रीची तिच्या नवऱ्याला का म्हणजे अस मेलेलं असताना परत घेऊन आल्या असं
पूर्ण उपवास वगैरे करून
होय होय
फेरे वगैर
होय सात फेरे घालायच हा हा सात जन्मी तोच नवरा मिळू दे म्हणून पूजा करायची
होय
मग तुम्ही उपवास दिवसभर करून दुसऱ्या दिवशी सोडतय काय त्याच दिवशी संध्याकाळी सोडतय
म्हणजे पहिला दोन तीन वर्ष तसच केलेलो पहिला दुसऱ्या दिवशी सोडलेलो रात्री रात्रभर पण तसच म्हणजे रात्री काहीतरी फळ वगैरे खाऊन झोपायच आणि सकाळी जेवायच अस केलेलं पण त्याने म्हणजे जर तसंच चालू ठेवलं की आपण कायम तसंच करायला लागते असं बोलले हाय तसं मग रात्री सोडाय सोडायला चालू केलेय
हो आम्ही पण मी पण दिवसभर फळतेन खातो आणि संध्याकाळी सोडतो खर आधीच्या बायका कसलं कडक उपवास करतात
होय त्यांना सोसत पण होत तर आपल्याना आधीचं खाणं पण जरा त्या पद्धतीच होत